हॅलो
हॅलो हा बोलकी,
काय करायलायसा?
बसलोय बघ निवांत.
लवकर बसलायसा.
काय करायचं दुपार आल्या म्हणून,
हा झोपाय नायसा व्हय.
नाय बाईना वाजलं लागलोय.
हा हा अजून काय आवराय लागलायसा?
घरात जरा का पाहुणे येणारायत म्हणून आवराय लागलेलो.
हा हा कोण पाहुणे यायचेत एवढी आत्तापासंन आवरायलायसा.
जरा आवरुया ना ह्यात लग्न झालं काल आमच्या घरात.
मग काय खाटखुंट हाय काय?
असं नाही.
काय ओ नवरा नवरा नवरीला शाकाहारी करतासा व्हय
गुरुवार हाय आज
आम्ही ऐकलय तुम्ही चांगलं मटण तेन करतासा आणि शाकाहारी वर भागवा लायसा होय तुम्ही
माझा आज गुरुवार हाय उपवास हाय त्यांत
असं होय हम बर म आम्हाला पण जरा सांगा कि मटन तेन कसं करायचं. मटन मटण कसं करायचं रेसिपी सांगा की म्हटलं
बकऱ्याच
कसं बकऱ्या म्हणजे वेगवेगळ्या करताय का रेसिपी वेगवेगळ्या आहेत काय तुमच्या
बकऱ्याच्या मटणाच वेगळी चिकनची वेगळी
अस आस व्हय म दोन्ही पण सांगा मी दोन्ही पण ट्राय करताव.
बकऱ्या मटण पाहिजे झालं करायच झालं तर पहिल्यांदा मटन हॅलो
काय काय हा बोला
हा लाल लाल म मटन झालेलं बघून घ्यायचं नाही म्हणजे जुनं असतय. असतय ते पण पांढर जर मटण असल मांगी हाय म्हणजे कवळ असतय नई ते लय आणल्या नंतर ते स्वच्छ धुऊन घ्यायच. आणि त्याला कांदा आल लसूण पेष्ट तेल तयारी करून घ्यायची जरा जास्त आल लसूण पेस्ट घातली की जरा उघरटपणा त्याचा कमी येतोय आणि करताना पण कस पाणी एका साइडला गरम करून घ्यायचं. जेवढा आपल्याला रश्याला वगैरे लागतय
हा हा
करायचं हाय तेवढं घ्यायचं म्हणजे माणसांच्या याच्यावर तुम्हाला कस किलो त्याच्यावरती आपला मसाल वगैरे पण असतय तुम्हाला कसं आरड
हा म्हणजे त्याचं काय माप वगैरे असतय काय
होय चार माणसासनी तेवढं करायचं हाय एक किलोला म त्याच्या प्रमाण मसाला घ्यायला लागतोय नय मटण त्या पद्धतीने आनल त्या पद्धतीनेच मसाला
अ जीवून उठत्यात.
एक किलोला तरी होतय की आठ नऊ जणांपर्यंत जातय पुरतय.
हा हा म ते कसं कसं करतायसा
म्हणताना त्यात करायचं कसं म्हणजे पाणी गरम करून ठेवायचं आणि एकी साइटला कुकर मधे अस म्हणजे कसं भांड्या पेक्षा कुकर चागलं कारण लगेच आवरतय शिटा द्यायला.
शिट्या दिल्या की भांड्यात लवकर शिजत नाही. बकऱ्याच मटन अगोदर चिकन काय शिजतंय बकऱ्याच मटण शिजत नाही.
का
बकऱ्याच्या म्हणाला भांड्यात एका तेल घाल हम्म. हॅलो बकऱ्याच्या मटणाला तेल ते तेल घालायचं अ आपल्याला जेवढं रशा ला वगैरे आहे लागणार असा आपला अंदाज असतोयच तस तेल घालून त्याच्यामध्ये पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट घालायची, कांदा बारीक चिरून घातलेला घालायचा आणि भाजायचं चांगलं तेलामध्ये, करपूस त्यामध्ये, एका साइडला मटण स्वच्छ धुऊन तर गं पूर्ण नितळून घेऊन त्याच्यामध्ये मट ते उचलून टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्यात थोडं मी ठ हळद घालायचं, पूर्ण म त्याला पाणी सुटपर्यंत त्याला हलवुण पूर्ण शिजत ठेवायच आधी तसच झाकण टाकून.
हा.
नंतर ना मग, ते शिजवून झाल्यानंतर न परत त्याला पाणी पा पाणी तापून पाणी थोडं वतायचं जसं त्याच्यात पाणी सुटलेलं असतय आटू द्यायचं. जर मटण सुखं करायला रश्याच्या रस्सं बारकं बाळ खाणार असलं तर पिवळ काढायसाठी मग पाणी काढतोय तसं पण. मोठी माणसं असली की हे शक्य टागलं पाणी त्यातला आटल्यानंतर त्याच्यात चटणी घालतय. म्हणजे चटणी घातल्यानंतर पूर्ण
ते शिजाय त्याला
तर एक पंधरा वीस मिनिटं कुकरला शिट्टया दिल्या की होतय, म्हणजे जसं गार होई पर्यंत कु कर ठेवतोय आपण त्यामुळं नाहीतर नाही एवढा वेळ लागत, म्हणजे कुकरवर तरी भांड्यात करायच झालं तर लई वेळ लागतय.
हम्म बर बर हम्म.
कुकरला करताना कसं तर, त्यात चटणी घालून आम्ही डायरेक्ट त्या पाण्यात अ पाणी होतय गरम आणि व शिट्टा द्यायला ठेवतोय थोडं पाणी ओ त्याचा जेणेकर कुकरच्या भात दावणे, त्याचं पाणी.
हा.
म तेवढं, त्याच्या शिट्टा एक चार पाच दे तोपर्यंत, तिकडं ते कुकरचं शिजेपर्यंत एक एक चार, दोन ते तीन कांदं टॅमॅटो एखादा आम्ही टॅमॅटोची प्युरी पण असत्या टॅमॅटो एखादा आलतं थोडंस आलं, लसूण, कोथंबीर, खोबरं आणि तीळ, तीळ आधी भाजून घेतोय. आणि मग त्यानंतरनं एका कडईत थोडं तेल घालून, त्यामध्ये कांदा फ्राय करत त्याच्यातच टॅमॅटो फ्राय करून आम्ही ते ओलं खोबरं
हा हा.
फ्राय करून घेतोय, आणि त्याच्या मध्ये मग आल लसुन घालून, चांगलं भाजुन घ्यायचं मग थोडं गार करत ठेवतय. गार करत ठेवल्यानंतर ना तेवढं गार झालं की . आणि ते मग मिक्सरला प्युरी करून घेतय, आणि शीट्ट्या प झाल्या नाऽ नंतर गार करून, कुकर गार करत ठेवतय. ते कारण कप मग नुसता झाला उपल्यानंतर शिजत नाही, गार झालय त्या पाळ गरमऽ पण आता ते शिजलेलं असतय नाई, मग त्यानंतरना ते उचलूनऽ हो, पुन्हा मग फोडणी घालायची. क मसाला, थोडसं तेल घालायचं, कारण आपण आधी घातलेल का त्याला कुठं हो हो शिजतय शिजतय, म्हणूनच पांदा म्हणजे कवळं असतय बकऱ्याच तसंच घेते. मग त्यानंतर
मसाला म्हणताना, थोडं तेल घालायचं आणि तो, अ आमच्या रस्यामध्ये ओत वतून द्यायचं, कारण आपण चटणी घातलेली असते ऑलरेडी त्यात, आणि मटण मग काढून ठेवायचं आणि सुक्याला करतान कडइमध्ये तेल, कांदा घालून त्यामध्ये, मसाला घालाय मसाला घालायचा, मसाला घातल्यानंतर चटणी घालायची, चटणीला पूर्ण तेल सुटंपर्यंत भाजाय ते भाजून घ्यायच मसाला चटणी, मग
हं.
तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये, ते मटण टाकायचं, मग मीठ आपण रश्याला ता कमी केलेलं असतय, मग तेच सगळं थोडं सुकयाला घालायचं, आणि थोडी गिरवी ठेवायची कोथिंबीर बारीक पुना चिरून, त्यावर घालायची, आणि रसाला
हा हा.
लाग, जरा मसाला दुरदुरीत लागतोय त्यालाच, त्यामुळं पिप्युरी करून ठेवायची तशी,, दुरदुरीत असाल तर नंतरन गार झालं की थोडा मसाला हे, घट होतोय मग व्यवस्थित होत नाही. पिळून पातळ जरा असायला पाहिजे, आणि रश्याला पण तसंच. ठी करायचं,,, त्याच्यात थोडी कोथंबीर चिरून घालायची बारीक.
हा बर. हं,, आणि चिकनला काय वेगळं करताय काय मग?
होय चिकन ला वेगळं असतय,, चिकनला होय, चिकनला मसाला तोच वापरतोय सोडा. आणि चिकन वास मारतय जास्त चिकनचा
होय का?
ते पण धूवून घेतल्या नंतर परत तेला हळद, मिठ लावून ठेवतोय, धुवून स्वच्छ
हां.
आणि
हां.
जरा आवाज येत नाही.
आवाज येत नाही काय हॅलो.
हा हा जरा अस हा रेंजमध्ये जावा.
हा. चिकनला काय तसंच करतोय आम्ही चिकन घालताना कांदा घाला आल्लं लसूण पेस्ट भाजून घ्यायची चांगली आणि मग त्याच्यामध्ये ते चिकन चिकन मीठ आणि हळद लावून ठेवलेलं असतयं म ते घालायचं. आणि
हा.
पूर्ण आधी त्याला पण म मग वेळ लागत नाही त्याला शिजऊन पाणी बिन घालताच पहिला शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर न त्याच्यात पाणी पाणी घालायचं. थोडंसं शिजू द्यायचं आणि मग त्यातलं काढून आपण मसाला मात्र त्याला कसला खोबरं खोबरं कोथंबीर- तीळ खोबरं कोथिंबीर तीळ आणि आलं लसूण पेष्ट टॅमॅटो नाही घालायचा. आणि कांदा पण नाही घालायचा नाही. कांदा टोमॅटो नाही घालायचा आणि ते शिजवून
घालताय का.
होय होय फोडणीला कांदा घालते नाहीतर मग गोड लयं हुतंय चिकनचं. कांदा जास्त घातला की आणि टोमॅटोमुळं म्हणतान मग
मसाल्याला मात्र खोबरं तीळ कोथंबीर आलं लसूण पेस्ट ते पण भाजून. मिक्सर लावून घेऊन करायचं.
खोबर कसलं की ओलं खोबरं वापरताय कि वाळलेलं वापरत. कायमच ओल वापरताय का तुम्ही? हा हा.
हा तसंच मसाला पूर्ण करतोय आणि जसं आपण म्हट- मला केलं सेम तसंच चिकनलापण करायचं चटणी मीठ घालून
हा.
मीठ घातलेलं असतयं ऑलरेडी फक्त मसाला तेलात भाजून घ्यायचा. हाय असं पाणी वतून घ्यायचं.
हां हा.
आपण जसं मटन केलं सेम तसं फक्त मसाला वेगळा खोबरं कोथंबीर तीळ आलं लसूण हे घालायचं तेला आणि त्या मटणाच्या वेळी कांदा टोमॅटो जास्त त्याच्यात प्युरी करून घालायला लागतयं.
हा म्हणजे कांदा टॅमॅटो फक्त मटणाला वापरायचा हेला नाही वापरायचा.
हां नाही वापरायचा.
हा बरं.
हम्म चालतयं.
हां हां थँक्यू.